हॅलो, हो हो आवाज येतो. आता कि नाही आपण- थोडं आरोग्यावर बोलूया. कसं माणसाचं आरोग्य चांगलं- तर माणूस, माणसाचं पुढचं व्यवस्थित होतं. नाही तर स्वप्न सजवून ठेवायचे आणि आरोग्य खराब झालं- काहीच हाती लागत नाही, असं होत. हम्म आणि काय आहे ना लेडीजच्या बाबतीत- थोडे जास्तच प्रॉब्लेम आहे. तेच म्हणणार होत-
त्या बाबतीत थोडं जास्तच होउन आणि ती काय करते दुसऱ्यांचीच काळजी घेत असते घरामध्ये. जोपर्यंत तिच काही दुखत नाही तोपर्यंत- ती स्वतःकडे काहीच लक्ष देत नाही, काय, ती दुसऱ्यांचाच विचार- करत असते. दुसऱ्यांसाठीच जगत असते. त्या असं म्हंटलं तरी चालेल, नाही का? आणि जेव्हा- कधीतरी तिचं दुखत आणि मग जेव्हा तपासण्या- केल्या जाता मग तेव्हा कुठेतरी थोडा इश्यू निघाला का मग नं- तर तेव्हा तिला डॉक्टरच सांगता. तुम्ही अशी काळजी घ्या, तशी काळजी घ्या. आणि मग तेव्हा ती कुठेतरी जागी होते स्वतःसाठी
आणि कसं आहे ना सध्या तर अ ते पहिले माझ्या मते मी असं कधी ऐकलेलं हाये नाही. आता तर काय ते पी सी ओ डी, पी सी ओ एम एस, पी सी एम ओ एस आहे ते पण एक नवीन आहे.
पी सी ओ एस, पी सी ओ एस आणि पी सी ओ डी असं आता ते पण काय वजन वाढल्यामुळे होतं म्हणे
वजन वाढतं म्हणजे? त्याच्यासाठी नाही का? लिव्हरला चरबी येते. परत आपल्या आपलं जे फर्टिलायझेशन अस मध्ये म्हणजे जी आपली गर्भपेशवी राहते.
हम् हम
तर तिथे गाठी येतात बारीक, बारीक असं हम असं हा होत त्याच्याने सायकल बिघडते. आपले पिरियड्सची महिलांची ती सायकल बिघडते. आणि बरेच प्रॉब्लेम हे करावे लागतात.
अछा! चेहऱ्यावर कधी केस येता, हनवटीवर केस येता. ह ते पीसीओडी मुळ होतच नाही या गोष्टी
बरोबर आणि काय होतं नाही का? आता थायरॉइड आहे. थायरॉइड ने पण वेट गेन होतो. वजन वाढतं. जसं पी सी ओ डी ने वाढतं. तसं थायरॉइड नी पण वजन वाढतं.
हो ना
पण मग प्रत्येकाकडे ते व्यायाम करायला वेळ पाहिजे? सगळ्यांकडे असतोच असं नाही? पण माझं म्हणण आहे की बाईकां त्यांनी तो वेळ द्यायला पाहिजे. स्वतःसाठी नाही मग कोणासाठी?
नाही प्रत्येक स्त्रीनी कसं आहे. कुटुंब जर चालवायचं आहे. कारण कसं आहे घरची स्त्री जर आजारी पडली? तर आख्ख कुटुंब हात बल होऊन जात.
हा
त्याच्यापेक्षा त्या स्त्रीने जर अगोदर स्वतःची काळजी घेतली. आणि त्या आपल्याबरोबर कुटुंबाची जर काळजी घेतली ना त मला नाही वाटत कुठल्या कुटुंबात म्हणजे काही प्रॉब्लेम येऊ शकतो. असं लेडीजचा म्हणा कि व कोणाचा म्हणा असा नाही का?
कसं आहे ना दुसऱ्यांची काळजी घेण्यात, दुसऱ्यांच आरोग्य जपण्यात तसच आहे ना स्वतःचं पण आरोग्य जपलं पाहिजे. प्रत तेक बाई ने हो कारण की? ती जर बाहेर जाऊन काम करू शकते? बराबर तर घरातलं काम बघून बाहेरच काम कर आणि माणसं काय करता? फक्त तर ऑफिसच काम असेल तेवढं करायचं. आणि घरी येऊन म्हणायचं का? हा मग मी बाहेर कामाला जातो. मग कामाला तर ती पण जाते? तिलाही थोडं मदत कर किती छान वाटता येईल बघ? तिलाही चांगलं वाटत. तुला चांगल वाटेल. असा विचार करणारे लोक फार कमी पुरुष पुरुषांमध्ये हम् हम म्हणजे आदर्श ठेवावा ना तर ते जेनेलिया आणि तो आपला रितेश देशमुख खरंच ते कपल आहे म्हणजे अजून एक कोणी म्हणणार आणि का यांना मुलं आहेत
नाही ना
आणि शिवाय संस्कार पण पोरांवर एवढे सुंदर केलेले आहे ना
हो ना
कोणी नाव पण नाही ठेवू शकत.
बरोबर आहे ना
पण मग स्वतःचं आरोग्य पण तेवढं जपतच असतील ना ते लोकं
प्रश्नच नाही
आणि आपल्याकडचे लोक आपल्याकडच्या बायका, माणसं माणसांचं हे आरोग्य तसं अ काहींच कस राहतं ना स्ट्रेस वगैरे थोडंसं ऑफिसचं टेन्शन वगैरे राहिलं कि मग लगेचंच शुगर होते नाहीतर मग काहीतरी वेगळं आजार निघतो बी पी
आओ फिफ्टी क्रॉस होत नाही तवर जनरली शुगर बी पी हे तर चालू होऊन जातं. जेंट्सला पण लेडीज ला पण आणि जेंट्स ला पण चालू होऊन जाता.
हा बरोबर आहे कि
नाही का नाही आता काय होऊन गेलेलं आहे खरं पहिली गोष्ट आता जे स्त्रियांची पण गोष्ट काय होऊन गेली आहे. घरामध्ये सगळं म्हणजे कसं आता कपडे धुवायच्या
पण सगळं हायजीन आहे ना. तुमच्या शरीराची हालचाल आहे नाही, काय आहे नाही सगळं बसल्या जागी आहे.
हा आणि काय होऊन जातं खाण्यापिण्याचं हे बाहेरचं खाता असं नाही म्हटलं तरी.
आता काय हाय ना आता ती म्हन खरी होत चालली देरे हरी खाटल्यावरी तसं
तसच झालंय त्याच्यामुळेच ते आजार बळावताय ना आओ नाही तर पूर्वीच्या ऐंशी वर्षाची बाई आता तुम्हाला सांगते. तुम्ही म्हणाल काय बोलता आमच्या घरातलेच मेंबर आहे स्वतः नव्वद वर्षाच्या आमच्या सासूबाई पण तुम्हाला सांगते इत तक्या सुंदर दिसता या वयाला सुद्धा म्हणजे आशा भोसले हाय ना वारल्या त्यांच्यासारख्याचं अगदी दिसायला नव्वद वय हे तर त्या अजून म्हणजे स्वतः स्वयंपाक स्वतःच्या हाताने करता. इव्हन सुना मुलांना सुद्धा जेवू खाऊ घालता
पंच्याऐंशी वर्षाची आहे ती बिचारी.
हम
म एकटीच राहते मला म्हणजे माझ्या मम्मीला भाऊ, बहीण आहे नाही कोणी माझी मम्मी एकटीच हे
हां
तर तुम्हाला सांगते माझी आजी तीन रूम आहे. म्हणजे फ्लॅट आहे वन बी एच के आणि एक त्याच्यामध्ये एक गॅलरी आहे जी मोठी चांगली एक रूम निघेल एवढी गॅलरी हे पण मग ग रोज पुसणार हं डायबिटीज आहे परत बीपी आहे. थायरॉइड पण आहे. पण सगळं पुसणार. दम लागेल, बरं हेच नाही कॅन्सरचं ऑपरेशन पण झालेलं आहे.
अरे बापरे.
तरी पण अजूनही रोज पुसणार. रोज सकाळ संध्याकाळ व्यवस्थित घर. म्हणजे आजही कोणी तिच्या घरी गेलं ना तर. कोणी म्हणेल बाई खरंच काय घरी असं.
आणि का हो ते एवढं कॅन्सर पेशंट असून सुद्धा म्हणजे एवढं.
एक पेस राहते हो.
बापरे!
जिवेला फोड झालेला होता आणि. तर तसच म्हणजे थोडस साईड ला होता तो फोड. माझा मते उजव्या साइड ला होता वाटत.
हम हं हं हं.
ते असं झालं भरपूर मग आम्ही दा. खलं वगैरे चेक वगैरे केलं तर मग निघालं सेकंड स्टेजला होता. आणि ऑपरेशन वगैरे झालं स्वामींच कर. ति ती खूप जास्त तीन वेळा एक दक्षिणा मारायची वगैरे देव आडवा येतो होत तर असा आला.
हा हा हा.
ऑपरेशन सक्सेसफुल झा त्याच्यावर डोळ्यांच ऑपरेशन झालेलं. ते पण सक्सेसफुल झालेले आहे काही नाही. पण आता ते थोडस दुखत. तिथे नाशिक मध्येच होती अ आपले धर्माधिकारी डॉक्टरांच्या तिथे. साईबाबा हॉस्पिटल आहे कु. कालीदास कला मंदिरकडचं तिकडे ऑपरेशन झालं तिचं.
हम हम हम.
तर मग कारण कि तिच्या हृदयाच ऋतूच हृदय पण फक्त तीस टक्केचा. र का आपल्यासारखं नॉर्मल नाही चालत तरी पण तिचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं. देवाची कृपा स्वामी भक्त य स्वामी आशाच वेस. स्वामींची गरज होती ते धावून आले.
व्हिडिओ व्हायरल झाली होती बघा त प्राध्यापिका होती ती बघा काय साधारण. पंचवीस वर्षाचीच वय होत.
हा हा.
तिच्या जिवेेला फोड आला होता तर तिने चालली गेली ऑपरेशन झालं तर.
हा.
पंचवीस वर्षाचीच होती प्राध्यापिका होती ती मागे खूप.
कस आहे ना छोट्या बाळांना पण. हे होत काय म्हणत त्याला कॅन्सर नाही आपलं डायबिटीज पण होते. तर हा. मला भगवंतानी सगळं काही दिलेलं आहे म्हणले आजार दिलेले.
हो ना.
हा भगवतानी एवढ्या गोष्टी नव्हत्या द्यायला पाहिजे माणसच क. नाही डोकं दुखलंता माणस म्हणतं बाई सगळं दुखव पण डोक नाही दुखव. पोट दुखलं का म्हणतो सगळं दुखो पण पोट नाही दुखो हात दुखलं तर म्हणत हात. नको नको दुखो बाई सगळं दुखो देऊं म्हणतं बाई तुलां सगळं दुखणं देऊंन झालं तरी तूं तेचं म्हणते मंग तुलां देऊं कायं पणं मंग देवांनी असे दुःख नाहीं नव्हती द्यायलां पाहिजे दिलेलं होतं नां आंता निरोगी आयुंष्य सगळ्यांना द्यायलांज पाहिजे होते
बरोंबर आहे नां
असं कांहीं नाहीं कां आंता माणूंस संध्या हे बघां प्रत्येक माणूंस देवांकडे कशांसाठी पाहतो
बरोबर आहे नां
मलां सक्सेस मिळूं दे माझी तरक्की होऊं दे चांगलं जॉब चांगले हे यांच्यासाठी तुलां जेवढी धडपड करांयला लावांयची तेवढी करांयला लांव पणं अंगाला दुःख दुखणं नको देऊ
बरोबर आहे
बरोबर आहे की नाहीं
ते सर्वात महत्वाचं आहे नां
हां कारणं की तूं धडपड पणं करांयला लावतोय तूं दुखणं पणं देतोय सगळ्यांचं गोष्टी अंगांनी देतोय कसं होणारं एखादां माणूंस तरसूंन जाईल नां यांने जन्मांलाचं हां घातलं मंग मलां एवढं सगळं द्यायचं होतं
बरोबर आहे नां बरोबर आहे नां येतांत शेवटी ते म्हणतं
हां आणि एक भीती पणं निर्माण होती ने अरे यां बाई सारखंच आजांरी राहतं हेचं दुखंत तेचं दुखंत नावं ठेवणारे कांहीं कमी असतांत कां मं किती किती कमी म्हणजे किती घरांतले राहो किंवा बाहेरचे राहो
हो हो
कोणी असं वेळेसं कोणी साथं देतं नाहीं कोणी मदतंही करतं नाहीं
नाहीं मंदत नाहीं करतं पणं उलटं अशा वेळेस आणखी मनं दुःख
हम्मं त्यांच्यामुळे आरोग्य खूंप जपलं पाहिजे असं मलां वाटतं.
बरोबर आंहो. ते नाहीं कां एक गोष्ट आहे नां तरं एक माणूंस नाहीं कां म्हणे असं पैसे खूंप कमवांयचा आणि एक दिवशी नां जोप झ़ोपे मधूंन एकदंम अचांनक
निघूंन गेलां निघूंन गेलां असं
नाहीं नाहीं निघूंन नाहीं गेलां तरं झोपेतूंन जागां होतो समोर त्यांच्यान असां एक माणूंस दिसतो. तरं तो माणूंस यंम असतो तो यंम म्हणतो मी तुलां घ्यांयला आलोय तरं तो माणूंस म्हणतो असं. हां तरं तो म्हणतो कां मी तुलां लागलंस तरं एक कोटी देतो पणं मलां तूं एक महिना तरी ठेवतो म्हणतो. नाहीं नाहीं म्हणे दहा कोटी घे
कमांवला
नाहीं म्हणजे थोडक्यांत तात्पर्य कायं कां म्हणजे एक श्वास घ्यांयला तुम्हीं दाग दहा कोटी जरी दिले. तरी तो एक श्वासतो विकतं घेऊं शकतं नाहीं असं नाहीं कां.
पैसा कांहीं कामांचा नाहीं जेवढां कां माझं कांय म्हणणे आंज कमवां खर्च करां उद्यां येणारं चं आहे.
हां.
ह्यां डोक्याचं ठेवायचं. आणि सोनं नाणं सोनं नाणं इथं कां मूंन कांहीं होतं नाहीं.
घालता येत नाही काही नाही काही नाही नाही का मग
कारण की काय ना ह सोनं नानक कमवलं ना की निघून जात माणूस सोनं खालीच राहत ते काही वरती नेत नाही.
नाही नाही नाही आता इतकं सोनं माग झालं तर ते सोनं घालता पण येत नाही.
हा.
आता कोण घालतय एवढं सोनं आता सगळं डूप्लिकेटच घलताय बाया.
हा नकली तर घालतातच हो पण मग शेवटी करून ठेवलेलं राहतच ना.
हा पण मग ते काय म्हणजे ते फक्त आडी अडचणीलाच उपयोगी येत मी तर असं म्हणते.
चला ताई आपला वेळ पण झाला आता हो हो हो.